हा झाले काम
होय झाले काही काम आता आवरायचे ये थोडस चहा पिला?
चहा झाला माझी झाडधूड पण झाली आता स्वयंपाकाची तयारी
हा हा लवकर करताय स्वयंपाक
नाही ताई लवकर म्हणजे अ माझा मुलगा आहे ना तो सहावीला आहे. तो चार वाजता क्रिकेटला जातो.
आणि सव्वासहा ला कस त्याला आणायला जावं लागते आणि पुन्हा मग सात वाजता त्याची ट्युशन राहते दोघा बहिण भावाची तर तो पर्यंत नाही का माझा स्वयंपाक रेडी झाला पाहिजे म्हणजे तो आल्याबरोबर नाही का ताई जेवण करतो.
हा हा
आल्या बरोबर तो जेवण करतो अ हो आता तीन वर्ष होताये. त्याला
म्हणजे आवडतं त्याला क्रिकेट
हो तो वीसीए ला गेला होता ट्रायल द्यायला दोनदा आणि आता स्कूल मध्ये पण राहते ना जिल्हा स्तरीय स्कूल मधून ती टीम जाते ना तर त्यामध्ये पण तो सिलेक्ट झाला आहे आता फायनल सिलेक्शन होतो आज पण इकडे पाऊस खूप झाला ना
हो पाऊस झाला.
आता तर ह त्याच्यामुळे ती कॅन्सल झाली.
हा हा
खूप ऊन तापला आमच्याकडे त्याच्यानंतर तर लगेच पाऊस आला हा पुन्हा ऊन होत तर मुलाला नेऊन दिले मी क्रिकेटला का बा आहे आता ऊनच आहे. आणि बस घरी आली घरी आली आणि एवढा भयानक पाऊस आला आणि तुफान पूर्ण झाडं वगैरे सगळं
हो हो म्हणजे करिअर तो क्रिकेट मध्येच करणार.
अ हो आता देवाच्या आशीर्वादान झालं तर ठीक आहे कारण की त्यामध्ये पण खूप राज हॅलो नीनी ताई
हो राजकरण आणि आणि
नव्याण्णव टक्के आपली मेहनत जरी असली तरी एक टक्का हा देवा- चा असला तर आपलं सगळं होते बरोबर.
हो
हो ना म
मुलांच्या हिच्यानुसार पण. तुम्ही कोणती कास्ट मध्ये येता काय ओपन मध्ये येता.
आम्ही धनगर एन टी सी मध्ये येतो.
हा त्याच्यात काही हे नसणार ना.
नाही राहते राखीव पण ते ताई क्रिकेट असं आहे की याच्यात राजकारण खूप चालतं. ते आता तुम्हाला सांगू का मागच्या वर्षी नाही का अ ह्याला एकादशीच होती आषाढी एकादशीच होती त्या दिवशी. तर त्या दिवशी हा ट्रायल ला नागपूरला गेला होता. मागच्या वर्षी आ, आणि तेव्हा त्या सरांनी त्याला इथपर्यंत म्हटलं का बा तू अशीच बॉलिंग टाकशील ना मी तुला सिलेक्ट केल्यानंतर इथ पर्यंत त्याच्याशी बोलण केलं सरांनी.
हो हो
अ तर मग आज. सिलेक्शन ची लिस्ट येते त्या लिस्ट मध्ये याचं नाव नव्हतं म्हणून आम्ही आम्हाला असं वाटलं सिलेक्ट. नाही झाला बा हां त्याच्यानंत- तर ह्या वर्षी आता ह्या वर्षी एकादशीलाच तर बारसला एकादशी बारसला आता मागची जी एकादशी झाली ना जून मध्ये. त्या त्याला विसीएला ला पुन्हा ट्रायल साठी म्हणजे सरांनी पाठवलं त्याच्या कोचनी अंडर ट्वेलं ची अं होती तेव्हा. तर तिथे गेल्यानंतर जे मग मुलांचे नाव विचारपूस करणं वगैरे ते आधार कार्ड वगैरे पाहणं चालू होतं. आता आम्ही दोघं पण त्या याच्यातून बाहेरून पाहत होतो. त्या खिडकी म्हणजे ते दरवाजा होता काचेचा. त्यातून आमचं असं जसं पाहणं चालू होतं आम्हाला असं असं वाटलं कि बा अचानक याला एवढा वेळ झाला बा थांबवला आहे सरांनी काय झालं नाही काय नाही म्हणजे काय आमचं काही चुकलं का बा डॉक्युमेंट्स मध्ये वगैरे म्हणून.
हो हो
त्याच्यामुळे मग ह्याच्या पप्पाला आतमध्ये बोलावलं ह्याच्या पप- मला बोललं ते म्हणत होते का बा मागच्या वर्षी हा सिलेक्ट झाला होता. तुम्ही कॅम्पसला पाठवलं नाही.
बरं
याच्या पप्पाच काय की, ते राजकारण कसं झालं ताई त्यांनी लिस्ट पाठवली. पण ती लिस्ट जेव्हा येई- ती येते ना तर इथे आल्यानंतर. कोचिंग वन ये ती येते अगोदर जिल्ह्यांमध्ये
हू हू
ते जिल्ह्यांमध्ये आल्यानंतर तिथून मग ते सगळ्यांना वाटप होते त्याचा.
तर ते जिल्ह्यामध्ये आल्यानंतर याचं नाव काढलं आणि दुसऱ्याचं नाव टाकण्यात आलं.
हं राजकारण केलं त्यानी.
राजकारण झालं त्यामध्ये.
अरे बापरे.
काय ना देव म्हणतात ना मि, देव करते. दर वेळेस हार नाही उद्या एकदा नाही एकदा तरी सत्याची बाजू येते बा म्हणून.
येते हो हो.
हे ना एक ना एक दिवस होईलच तसं.
होईल की,
हां आता शाळेमध्ये तर मागच्याचं वर्षी त्याला आता मागच्या वर्षी हा लहान होता पाचवीला.
त्याच्यामुळे ते सहावी नंतर टीम बनते इथेच. स्कूलमध्ये तर पाचवीलाचं म्हटलं होतं सरांनी त्याला का तू आमच्या टीम साठी सिलेक्ट आहे बा म्हणून. तेवा तर आता त्यांनी सोमवारला दिली ट्रायल अ हे सिलेक्शनचं. तर आज फायनल सिलेक्शन होत त्याच लिस्टमध्ये सेकंड नंब नंबवर नाव. पण आहे त्याच पण अ आता आज. पावसाच्या ना सगळी गडबड झाली पाऊस जाई ना. त्याच झालं होत आज. हो हो तुमचा झाला चाय वगैरे.
मी नही चहा घेत संध्याकाळचा. हो बंद केलं प्रेग्नेन्सी मध्ये त्रास होत होता. मला जळजळचा खूप. त्याच्यानंतर जी सवय लागली. त्यामुळे घेतच नाही परत कधी तर घेते उपवास.
सोडुन बघितला मी पंधरा दिवस बघितला सोडून.
हा.
पण ते काय झालं नाही माझ्याच्यानी.
अअअअ अ चहा खूप जणांना आवडतो पण. किती जरी दिला तरी घेतातच.
हो मला ते चहात. ते. आवडते पण मग मला नाही काय चहा नाही घेतला ना कि असं मला कसतरी व्हायला लागते अस तोंड. दुखायला लागते माझ कारण की मला बोलायला खूप आवडत.
हम्म् ह.
खरं म्हटलं तर म्हणजे कंटिन्यू माझ बळबड बळबड चालू राहते.
अ नाही मग कधी तर्री घेत. ते मी बॉस वगैरे असेल किंवा डोकं वगैरे दुखत असेल तर असं कंटिन्यू घेत. कमी गोड किंवा बिगर म्हणजे बिनस.
हवि. बिन साखरेचा तर नाही घेत पण मी शक्यतो साखर खूप कमी वापरते भाहेर. म्हणजे चहामध्ये कमी साखरेचा चहा पिते पण पिते मला. काळा चाय नाही आवडत ताई.
हम्म.
काळा चहा मी पित नाही फक्त. ते डिलेव्हरीच्या वेळेस कारण की सिजर असल्यामुळे ते सहा सात दिवस जे प्याव लागते ना
आता ती पण प्यायची ना तर मी कशा पद्धतीने कारण की एक तर आवडत नाही
होय
पणापासून एकच विचार होता काळा चाय पिल्याने माझं पोट काळ होते मी काळे होते
अरे
हा असं माझ्या डोक्यामध्ये लहानपणापासून भरून होत.
हा
आता पण तोच विचार आहे नाही मी काळी पडते माझ पोट काळ पडतं. म्हणून मी काळा चाय नाही पित पण ते डिलेव्हरीच्या वेळेस ते सहा सा सात दिवस ते पण माहती आहे का ते बिस्किट खावं लागत होतं आणि त्याच्यासोबत सीजर असल्यामुळे थोडं काही चालत नव्हत जास्त
होय होय
तर मी तो चहा पूर्ण गार करायची
हम्म
त्यामध्ये बिस्किट टाकायची मग खायची तेही डोळे बंद करून पटपट पटपट एका ह्याच्यामध्ये गेलं पाहिजेन असं.
नाही आम्हीत ना दुध म्हणजे हे केलं नव्हतं काय? दूध घालायच च नव्हतं डिलिव्हरीमध्ये चहात
माझं मला का? नाही ते, दवाखान्यामध्ये देतात ना ते, चार पाच दिवस.
नाही हा मला काही दिलं नव्हतं ब्लॅक टी मला काही नव्हतं दिलेलं हेच दिलेलं. चांगला असा चहा दुधाचाच चहा दिलेला.
नाही मला ब्लॅक टी दिलं होत. अ त्यांनी त्याच्यामुळे मग घरी सिझर दोन्ही पण सिझर आहे माझे, त्याच्यामुळे ते आणि लहानपणापासून माझे विचार पण तेच आहे ताई तुम्हाला काय सांगू. मला माहिती आहे ना तसं काही नसतं उलट काळा चहा पिल्याने आपलं शरीर चांगलं राहतं. दुधापेक्षा दूध हानिकारक आहे.
दूध त्यात घातलं की ते, होय
काय झालं
त्याच्यामध्ये दूध घातलं की तर होच हेच होते इशूच होते म्हणे.
हो, आता आमच्याकडे प्युअर गाईचं दूध मिळते
हा हा
पिवर गाईचं राहते माझ्या घरी येते ना दूध तर ते गावरानी गाईचंच दूध राहते.
हम् हम्म.
गाईचं दूध
हो आणि घरीच आम्ही लोणी वगैरे घरीच करतो मग. लोणी वगैरे घरचच राहते आमचं.
हम् हम हम.
आई हो आहे आई ते लावते मी पाण जाऊदे.
मी घेऊन बसला होता की आता, आहे ना ओ खिशात. ... पाहिजे नीट चार्जिंग लाव
एक.............. हा. बोला ना ताई मी शुभ झाली हा बोला ना.
हा... आ..
काय रे इकडे लक्ष होतं थोडं.
हां हां असल.
हम ह... ह... आपल कस आहे इकडे लक्ष तिकडे लक्ष अग मुलांमध्ये लक्ष आहे. का अजून पुन्हा वातावरण एवढं खराब झालं बा आणायला जावं लागेल, कि काय करावं.
हो कसं जात आणायला गाडीवरून.
गाडी चालवते मी.
मम्मा दे हे करता आता आल्यावर होमवर्क वगैरे घ्यायला लागत.
नाही ताई आता आल्याबरोबर तो जेवण हातपाय धुतो जेवण फ्रेश होतो. ... आणि. जेवंण करते त्याच्यानंतर लगेच ट्युशन नेऊन देते मी दोघांना पण..... नऊ सव्वा नऊ ला घरी येतात पोर, आणि त्याच्यानंतर आराम. हा आराम करताात... सकाळी सहा वाजतापासून आपलं रुटीन पुन्हा. थोडा वेळ आराम खेळ ब्रश वगरे करतात सव्वासहा साडेसहा वाजता पासून कंटिन्यू अभ्यास.. पावणे आठ वाजेपर्यंत. साडेसात आठ वाजे... पावणे आठ वाजेपर्यंत
हम्म...
मग ते बॅग भरणं आंघोळ करणं तयारी आस टायम ही फिक्स आहे म्हणून मी- तुम्हाला मेसेज करून सांगते की मी ह्या टायमाला करील त्या टायमाला करील- ह ह कारण की हे असं फिक्स आहे ना माझं तर मग
हों हों हों हों मग तुम्ही होमवर्क घेतच नाही ओके!
ते मी आपण नेक्स्ट पुन्हा फोन कराल ना तेव्हा याच्यावर कंटिन्यू बोलू.
हो हो मेसेज करा मला.
हों ताई हो.